हॅलो काय रे पत्यां किती दिवसाांनी आठवण झाली.
करावा म्हणलं बसत निवांत आपल. तुझ काय चालय.
आ!
तुझ काय चालू आहे म्हणलं.
हा आहे चालू आहे काही मी कॉलेजला आहे वैभववाडीला.
हूं हूं काय म्हणती कॉलेज मग कस चालू हाय.
चाललाय कॉलेज चांगलं, फार्मसी घेतलंय रे फार्मसी करतोय. हूं हूं बी फार्म करतोय. हूं!
बी फॉर्म करून मिळेल.
तू काय करतोय?
नाही, काय नाही निवांत कशाचा बिझनेस करावा म्हणतोय.
होय काय, हम्म, हम्म.
का कोण दि एवढं कशात स्कोप नाहीरे. फार्मसी बी नाही कुठ बी एस मस एस कराव म्हणलं त्याला भरपूर पोरायत करा म्हणलं त्यालाही भरपूर हायती. जास्त कॉम्पिटिशन आहे शिक्षण क्षेत्रात मग आपल्याकडे व्यवसाय हा कॉम्पिटिशन पण काण आहे म्हणा आपण जरा जरा आप म्हणजे अजोबापासन वडील बिडसोच करण्या सग त्यामुळे जर आपल्याला पाठिंबा बी आहे.
हा हा हां
ह पण कुठ वेळेस धंदा बिंदा केला कस. चाल कारण की आमचा तर जसे जास्त नातेवाई बी व्यवसायच करेतले करून ना हम्म सोड ह बी ट्रॅक्टरचा व्यवसाय करतेत.
होय काय.
हम् हा सगळं. किती बघत हां त्यामुळं काय टेन्शन नाई.
होय काय?
हा, हा
हम्म मी आता बघुया, फार्मसी लाईन घेतलोय. पण त्याला जरा, मला वाटतय, घरचे बोललेत की स्कोप आहे त्याला, काहीतरी. म्हनून कर म्हणालायत. जरा स्कोप म्हणजे आता कसं, ते केलं ना,, तर मेडिकल मेडिकल जरा टाकायचं विचार आहे, धंदा. मेडीकलला, हम्म,
हम्म, हम्म
त्याकडला मेडिकल टाकलं ना स्वतःच की स्वतःचा व्यवसाय सुरू होतो रे, त्याला काय. चांगलं चालतय मेडिकल, म्हणून ते जरा आलोय, ते जर नाय ते जर नाही जमलं तर दुसरी पण साईट आहे आपल्याला,, ते नाही जमलं तर मग कुठल्या इंडस्ट्री मध्ये बघूया. जॉब भेटतो काय? ते इंटरव्ह्यू वगैरे होतो ना, हा इंटरव्हू देऊन मग तिथं तरी कुठेतरी बघायचा जॉब, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री मध्ये. असं, असं चालू आहे.
ह, पण मग मेडिकल भरपूर हायत, तसं भरपूर आमच्याकडे अस किराणा दुकानं हायती, तसं मेडकलची दुकानं हायती.
होय, मेडिकल पण जास्तच आहे तशी, पण आमच्या ह्या साईडला कोकणात कशी थोडी जरा कमी आहेत, तुमच्या इकडे वर ती जास्त आहेत पण, आ हा कमी आहेत इकडं या साईडला, असं आहे.
इंजिनिअरिंग कराव म्हनलेलो. पण, त्याला बि लय इंजिनिअरिंग घर, आमच्याकडे राहत कामाचा इंजिनिअरंग करणार. तिकडे कामाला ऐकण्याची,, काय एकच आय.
होय काय?
मग काय लय आवगड आय रे तसं मानायला गेलं तर आमच्याकडे तुला सांगतो, यु पी सी एम, पी च एक विठ्ठल कगणेसर मनुन हाय पोलीस भरतीची तयारी करतय, हो, म्हणजे शाखा आहे. पोलीस भरती, ते आता आंदोलन करायला लागलेत आमचे.
होय काय?
पण ते काय झाले वर्ण गव्हर्मेंट काय तर ऑनलाईन पेपर घ्याय लागलेय यू, पी, सी, सी मग ते म्हणत ते ऑनलाईन घेऊ नका. ऑनलाइन घेतल ऑनलाईन घ्या म्हणे फक्त एकात्रीत मध्ये घ्या म्हणजे कसं एकाच ठिकाणी, एकाच टाईमाला समदी बोलून चालत नाही समज किती पोर असली बॅच मग, मग ते आपल्या गव्हर्मेंट, गव्हर्मंटडे कडे तेवढी इन्कम नाही आपल्या इकडे ऑनलाईनची. त्यामुळे त्याशी टप्प्याटप्प्याने घ्यायचे, म्हणजे जी स
तरी जातयऽ
आणि तसं जर पेपर झाल, तर मग अवगड हाय ना. खई खई
हां.. ते पण आहे.
ह कारण की, आस परवडतय. तन आता गवर्नमेंट साठी पेपर म्हटलं परवडत ऑलाईन घेतल्यावर पण नको भाई कारण की तसं म ऑनलाइन पेपर घेतय नाहीस. तर मयज. तरी एखादा पेपरते अ अवघड काढते, एखाद्या पेपर सोप काढती ते. आणि ती स्टो समजका एका तुला समज दहा पैकी पडली आणि मी दुसऱ्या शिफ्टीला आहे मला दहा पैकी, दहा पडली तू दुसऱ्या शिफ्टला असल्यामुळे तू् बी त्याच पदावर, पदावर जाऊ शकतोय बरोबर आहे. तीस पद आहे मग त्या पदाला तु तू टप्प्या झाला जाणार कारण तू तुझ्या बॅच मध्ये पाच मार्क बाकी व खाली येईल देवबा. दुसर आहे ते चार मार्क, पाच मार्क एक नंबर आहे तो पाच मार्कच्या वरती एक नंबर आहे. हो मग ती पाच एक मार्काच असल्यामुळे मग ती काय होतय मग ती टॉपला येते ना अन् मी दुसऱ्या बॅचचा आहे मला द दहा पैकी दहा पडले होते तर माझ मी टॉपला आहे मग एका सिटासाठी दोन काॅम तू काय त्याच्यापुढे मला वाटेना की मी एवढा अभ्यास करून मला दहा मार्क पडले तरी मी माघ आहे तू पाच मार्कावर पंधरा म्या, म्या पुढं उभं राहावं लागेल.
हम्म, हम्म.
तसं होते मग त्यामुळे मी आता मग आंदोलन करते बाबा. मग नगमची ते कॅन्सल करू नका हो तुम्ही. ऑनलाईन आहे जे आहे चालू दे आ ऑफलाईन चालू राहु द्या ऑफलाइन चालू द्या की ऑफलाईन कसं किती बी म्हणजे एका दिवसाला न्यूज पेपर कस देता बघा न्यूज पेपर एका, एका टाईमला, एका टाईमाला, एका मिनटात लाख पेपर देतात.
हम्म.
पुठ काश हा प पुर्ण सम दिग्री एकस ना म स सुम त म प स काय चेंज करणार मग ती भाष बाहेरुन गणेश सर ला म्हणला की बाबा अ नी पेपर काढतो म्हणला. जे मुख्यमंत्री किंवा आमदार, खासदार आहेतील त्यांना पेपरला, पेपरला बसावा म्हणला.
हा, हा, हा, ह.
हम्म मग ते त्यांना पेपरला बसवा म्हणला कुणी पठ्ठ्याला पासून होऊन दाऊदया म्हणाला.
हम्म..
हा मग चॅलेंजलीड चलेज लय आमच लय. शिक तूला सांगु का आमच्या, आमच्या मास्टर किम केल्या हाय की. कोणी बुरत आोल गेल्यापर्य पटलूवर.. कसं नाही रंगपट्टनी केलं सांगतो जरंगपट्टणी आदोलन केलं. दवज आपण चकून नाही ख शकतो हम् त्या फायदा झाला ना आमलाता कोणती सर्टिफिकेट मिळाला आम्हाला एक लाख कोणती फी बाबा आ पन्नास हजार भार लागती. ती निमेला आली ना. फिन चांगली किले बाबा म म्हणजे आमच्याकडडे माणसिकच्या दरावर लढवलं तर म्हणजे अस गप बसत नाही आंदोलन करते. घेत आता आमच दोन हजार पंचावीस क मुंबई बली मराठी मार सिंग या दिस. तसे आमची का माणस वेगळे आंदोलनक होत होती आता ह ब आता आंदोलन ह मजर प आंदोलन केलं पंढरपूर मध्ये ते महत्व की बाबा तुमही अ रोहित परर्मालेली राष्ट्रवादीला
हा ते पण काहीतरी न्यूजला आलं होतं.
हा हा मे अंद्र. हा की म्हण होता किंवा शेतक ह करा म्हण होता कर्जमाती करा म्हणत होता. ही शरद शरद शरद पवारचा पुत्नी आहे.
हा हा हे काय?
हा हा रोहित पवार आहेत मग ते रोहित पवार म्ह तुम्ही अ कर्जुमाप करा.
हम्म.
हम् नाही दहा बारा दिवस आंदोलन केलंर जेवण न करता पाणी न प्याता
हा.
ह मग त्याला काय मग ती फडणवीस नाही का तर मला वाटत मुख्यमंत्री साहेब म्हणले की एवढं एढ कालव मी कर्ज कर्जमाफी म्हणजे म्हणजे समजता. दोन लाखा त्या एक लाख करू म्हणजे ते पूर्णच कजमला आम्हाला म्हणजे म गोोलमत चालतसं मोज येते ह. आता आमच्याकड कसं आ लाईट बिऊ न म लाईट सग चार तासच लाईट
हम्म.
मग काय तरग तू कसं बिजता आमचे कस एक समज तुमची एक हीर आहे. हो. री दू समयिक सयक मा समयिक म कतस समायिक म्हणजे
नाही ते तो शब्द मला काय माहिती नाही स
सार्वजन हा मग आता तू तू आणि तुझा भाव तुमचं बी म तू आणि मी आ. मग तू मी आता चार तासला येतय आणि तुझी पाळी तुझी पाळी चार दिवस माहि पाळी चार दिवसाां आली.
हा.
मग चार तास आहेत हो मग मी आता कि मी कितीच ब सांगणार च माझा एक पाच एकर आहे मग त्यातला जाग दे. विचार तस बघ बिजूजून
आणि आणि चार दिसां लगे तुझ्याकडे पाळ येणार मग आमं ऊस जऊन चालयच असं मग
हम्.
लाईट लाईटच नाही ना लाईटस बीवाध आहे.
हा.
हा.
हो ते
हम्म.
हम्म असं आहे आणि ते मगाशी बोलत होतात ना. ते मग गव्हर्मेंटचं ते काय का कामासाठी ते कसं आहे सर्व क्षेत्रात ना आता कॉम्पिटिशन वाढत झालेय त्यामुळं कसं सगळ्या क्षेत्रात ना पोर. सगळी जास्त आहेत आता सगळे स्टुडंट आहेत ना. सगळ्या क्षेत्रात सगळे जास्त येतात इंटरव्ह्यू साठी म्हटलं तरी भरपूर येतात. जर पाच जागा असल्या तर पंधरा हजार विद्यार्थी येणार? पाच जागांसाठी त्याच्यातले मग हा. पाच जणांना जर वरती काढायचं म्हटलं असं किती कॉम्पिटिशन आहे बघ एका ऐका पेक्षा एक हुशार विद्यार्थी येतात.
लई ल उशरू द्या त्या काय का इ माणसकी त आप प माणचा अभ्यास किती बस त्यांना त्यां पाच सात टर्म दिलेला अस एक्झाम त्यांच्यात किती कॉम्पिटिशन आहे कलेक्टरला म्हणा आयस म्हण. स म्ह एस पी म तिकड तर कस कसले अभ्यास करत असतील आता मध बातम्या ते माहिती पोललीस भरतीच्या तायमाळा त्या पुोराण ग्राउं ग्राउंड ला रणिंगीस गो्या खाल्ल्या बाबा गोळ्या खाल्ल्या चेकिंग करून गपची परत
मग
म्हणजे ती गावली त्यात काय ती रेडच हो पोर चुक झाली सर पण आता कसं असत. उ खाल् चुकी तु कल् ला. काय काय केले ते ऐकत नसेल त्याला हेच केले लाग काय बा.
हा हा.
काय त्यांनी बी करून पण गोळ्या खाऊन जाण चुकीचं नाही?
हा तेच.
हम्म असं आहे ना?
हम्म कमवतात.
असं आहे म्हण कॉम्पिटिशन लय सर्व क्षेत्रात कॉम्पिटिशन भरपूर वाढलंय खूप आणि विद्यार्थी पण एवढे आहेत. आता फार्मसीला म्हटला अस तरी फार्मसीला पण विद्यार्थी भरपूर असतात दरवर्षी.
ते सांगतो एका बॅचला दोनशे पोर बाहेर पडतील दोनशे पोर एका बॅचला. नकायला मग जर वर्षी एवढी पोर एवढी पोरं बाहेर दोन दोनशे निघाली पोर भारतात दोनशे तुम्ही निघाला दोनशे तुम्ही निघाला. पण आता एवढे स प्रत्येकाला नोकरी द्यायची म्हटल्यावर कसल कुठं नोकरी आण ऐवढ्या.
मग ते जा आहेना आणि आता कसं आहे?
दोनशे मध्ये टिगत असेल तर एका कॉलेजची दोनशे म्हणजे बाकीची कॉलेजच विचार कर.
हा मग तेच बोलतोय ना मी कारण का आता आपल्याच कॉलेजमधून जर समजा दोनशी निघाली पोर तर आता महाराष्ट्रात आपल्या कॉलेजी किती आहेत बघ.
मग तीस तीस तीस सांगतोय मग ती एवढं पूर्ण एवढी पोरं बाहेर निघून निघाल्या एक्समज तेवढ लोक तेवढं किती कॉम्पिटिशन झालं बघ? कॉम्पिटिशन म त्यातलं जी बाबा एवढा अभ्यास करते घासून बाबा चौवीस तास अभ्यासाला देतोय? स्टडी करतय हिच कुठ कुठ. चांगल्या पदाला दिसते नाही तर बाकी सगळी त्या खाली काम करण्याला वीस हजारला दहा हजारला पाच हजारला चार हजार परवड चाल अस घर कस होईल हम्म.
म्हणजे म्हणजे फार्मसीलाच ना आहे? सगळ्या फॅकल्टीजमध्ये सगळ्या याला तसंच आहे कॉम्पिटिशन? ॲग्री ला म्हणाव ॲग्रीला पण भरपूर बाहेर पडतायत शिक्षण घेऊन. दुसरे कोणते फार्म म्हणजे आता फुल टेक्नॉलॉजीला बोलला अस त्याला पण भरपूर पोर बाहेर पडतायत. दुसरं कुठे एम बीबीएस म्हटलास बीएचएमएसल ला म्हणलास. सगळ्याला सगळ्या ऑल फॅकल्टीला पोर भरपूर बाहेर पडतात दरवर्षी?
भरपूर लई त्यात ठिक मग विचार कर किती अभ्यास
हम्म बा
आगोदर बो एम डॉक्टर जरा डॉक्टरची कमी होती कमी होती म्हणजे डॉक्टर कमी ह्यापर्यंत. जवळपासून का डॉक्टरला स्कोप आहे तस पूर्ण डॉक्टर म्हणजे नेटवर सोडला हा-? जेव जेवण झाले कि बावा जेवण करून म्हणल फोन लावावा तुला. काय करतोय काय बघाव म्हटलं. ते एक नंबर अशाना खराब होईल.
जरा बाहेर जातोय ठेवू का नंतर ला करेन तुला कॉल मग?
बर बर चालतय चालतय म ओके हा हा चालते बाय? ठेवु का मग?
हा चालेल हा ठेव.
हां
म्ह बारा मिनटं वहयीत आली. ह
ह कोण होतबी नाईय.
हॅलो!
हॅलो माझ्या कड काय आणि मोबाईल य होर